हां बोला की मॅडम
एकोणतीस तारखेला बोवलं.
होय दावावक
स्पीकर जव हो बाड के
अगं मग तुझं ऐकू येत नाही.
देवा करर् मम
हला मा हला फोन स्पीकर फोन येलय ना ऑप्शन
हम्म अससध घय म बोल हम्म काय बोल नकोस खादडध खा.
अजून दोन घास येत या खायला संपवाया.
नको बा खावा आता काय तुम्हाला पचत असेल खावा तुम्ही
ठी बघ शू करायच.
काय सांगू कोण कराले.
तेही बघा सु क आलाय.
होवा
सु करा ग त्या आवरण झालं.
त्याला टीव्ही सोडायची नसत्या.
हम्म सु्रया
त मदत करतो.